हॅलो!
आ हॅलो
हा बोला की‌‌‌‍‌‌‌‌
बोलायचं होतं
हा हा बोला कि.
कुठं राहता तुम्ही? हॅलो
हा हा बोला. होय होय येतोय माझं येतोय, माझा येतोय काय.
येतोय
हां बोल
तुमच्यासोबत बोलु शकतो का थोडावेळ.
हा बोला की आहे आहे टाईम आहे.
कुठं राहता तुम्ही?
मी कबनूरमध्ये राहते बघा.
हा इचलकरंजी मध्ये कबनूर.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
हॅलो
हा इचलकरंजीचं भरपूर नाव ऐकलंय म्हटलं तुमच्या.
होय होय आमचं इचलकरंजी प्रसिद्ध आहे ना.
तुमच्या ते क्रिएटर आता नवीन इंस्टाग्राम. इन्सुलन्स तर भरपूर आहेत ना तिथ
होय होय होय
पहिला एवढा साठी भरपुर
का हा
भरपूर म्हटलं स सर्वजण आता तुमचा एकदा कपूरचा कार्टून
कोण
एकदम कार्टून आणि
हा हा आई कु, होय, होय छान असतात त्यांचे व्हिडिओ.
ह तसंच विच्याा चिंतामावशी परत धनंजय पवार आताच ह्याच्यामध्ये जाऊन आलेला आहे. कशा मध्ये? बिग बॉस मध्ये.
हा होय धनंजय पवार.
बिग बॉक्स ब
होय, होय बघत होत की एवढं जास्त नाही. तेवढं बघत हो म्हणजे थोड, थोड बघत होतो असं म्हणजे अशी टी व्ही मला शक्यतो जास्त करून नाही आवडत मला फक्त टी व्ही मध्ये म्हंटलं अस तर मी गाणी वगैरे असच बघतोय. नाही तर मग मोबाईलवर, होय नाही तर मोबाईलवर ते आपली गाणी लावायची मराठी किंवा हिंदी छान अशी स्लो सायलेंट लावायचं आणि ऐकवत काम वगैरे म्हणजे चालू असतात बघा. हम्म.
हा कोणकोणती गाणी आवडतात तुम्हाला?
हा मराठी पण आवडतात, हिंदी पण आवडतात. आता न्यू आलेत ना मराठी मध्ये? ती छान वाटत्यात परत हिंदी मध्ये बी आपली ओल्ड पण आवडतात आणि न्यू आल्यात ती पण आवडतात.
म्हणजे कसे आवडतात तुम्हाला गाणी लव सॉग? रॅम
रोमॅंटिकच गाणी मला आवडतात.
आणि काय तुम्हाला सिंगर कोणता आवडतो हॅलो तुम्हाला सिंगर कोणता आवडतो हो अरिजीत सिंग, हनी सिंग म्हणजे कोणत्या हेच सिंगरची गाणी लय ऐकताय
अरजित सिंगची छान असत्यात आणि आपली श्रेया घोषालची मराठी गाणी खूप आवडतात मला
हम श्रेया घोषाल आणि सोनु निगम आता सोनू निगम पण तुमच्या इथं आतीग्र्या मध्ये आलता की संजय घोडावत च्या इथं सोनू निगमची गाणी आवडत्यात का नाय त्यांचं गाणं कुठलं पिक्चर तो बसचा एक पिक्चर आहे की नवरा माझा नवसाचा
हा नवरा माझ नवसा हा त्यामध्ये आलते कि ते आहेत की होय आलते माझी बहीण हाय ना माझ्या मावशीची मुलगी आहे ना तिथ संजय घोडावतला कामाला ती वगैरे स्टेटस वगैरे लावलेली अ ते आलेले परत त्यांच्या बरोबर जे अ लोक आलती ना
हा. हा
त्यांचे वगैरे सगळ्यांची लावलेली स्टेटस
इव्हेंट ला गेलतासा का नाही तुम्ही स्वतः गेलतासा का नाही
नाही मी त्या वेळी जॉबला हॉस्पिटल मध्ये मी ड्युटीवर होतो त्या मूळ नाही भेटलं मला जायला
हा, तो छान हाय पिक्चर. नवरा माझा नवसाचा, मराठीमध्ये मूवी बघित म्हणाय नाही गेली तर मला अ, परत अशी ही बनवा-बनवी, नवरा माझा नवसाचा अशी. गंमत -जमंत अशी छान वाटतात, आणि हिंदीमध्ये म्हणत तर मी, हम आपके है कौन, मैने प्यार किया परत कसम. सनम तेरी कझम हे पिक्चर छान वाटतात.
लव्ह स्टोरी आणि हेच हाय.
हम्म.
आं.
आवडता हिरो कोण हाय तुमचा म्हणलं?
म, शक्यत नाही मला, नाही कोण आवडत हिरो, बिरो.
कसं काय म्हणजेच? कोण आवडतय? हिरो आवडतो? हिरोईन आवडते? स्टोरी आवडते?
काय बोलला?
पिच्चर कशात. पिच्चर हिजावर बघताय, त्याच्या मध्ये हिरो आवडतोय म्हणून बघताय, हिरोईन आवडते म्हणून बघताय?
आ, स्टोऱ्या छान असत्यात म्हणून मी बघतोय, असं म्हणजे हा, ही आवडत्या, ती आवडत्या त्यासाठी मी बघत नाही, मूवी तेन अशे.
कोणतर आवडता हिरो -बिरो असणार ना. हिरो मराठीमध्ये असलं, हिंदी मध्ये असल कोण तर आवडत असलं की?
नाही असे कोण नाहीत. असं नाही, मी कॉमेडी साठी बघतोय. कॉमेडी मध्ये म्हटलासा तर, हा अशोक सराफ आणि हे जी छान वाटत्यात मला. बघायला. हा, लक्ष्या तेन, त्यांचे पिच्चर छान वाटतात बघायला.
तेे अशोक सराफ जोडी असल्याशिवाय
हा, त्यांचे पिक्चर छान असतात.
हम्म, तुमचे आवाज हॅलो, तुमचा थोडा आवाज अडकाय लागलाय.
आडकाय लागलाय का? एकच मिनिट आताचे हिरो भरत जाधव
हम्म, हम्म, हम्म हा बोला आता य होय, खरं अगोदर सारखे असे हे नाहीयेत ना, त्यामुळे जरा हे होतय. अ हे आहे की आपला काय म्हणतात ते, भाऊ कदम.
हा, हा भाऊ कदमची ऍक्टिंग, मग चला हवा येऊ द्या बघताय काय नाही?
होय होय होय आमच्यात फेवरेट आहे चला हवा येवु द्या.
किती वाजता शो चालू होतो तिथ. म्हणजे आमच्या घरातले बद्दल करी आम्ही बघण्याच हे आला नाही कधी.
अ साडे नऊ हम्.
म्हणजे साडेनऊचा शो कायमच आसतोय.
होय नऊ साडे नऊ ला लागतो शनिवारी रविवारीचा असतो तो.
आणि कोण आवडती पहा हा ते. भाऊ कदम हे पण असतात.
अ भाऊ कदम असतोय श्रेया बुगडे आहे परत आपलं ते हे काय त्यांच्यात नावं मला येत नाहीत लवकर.
ह् खर ऍक्टिंग भारी असेल त्यांची मी आम्ही मोबाईलला रिल्स ला बघतो ना त्यांना त्यांचे शॉर्ट तेन येतात ना. शोच शो बघायला कधी मिळत नाही पण आम्ही हम कुशल भद्रिकेची पण ऍक्टिंग खतरनाक आहे आता कुशल भद्रिकेचा पिक्चर आलाता ना! घबाडकुंड. लेटेस्टच हम् त्यात ऍक्टिंग चांगली केलाय त्यानं. होय चांगला केलाय एकटींग तस चां हो बघू आलोय येऊन झाला आता पिक्चर येऊन गेला तो आता येईल टिव्ही ला. टिव्ही ला तुम्ही नवीन पिक्चर बघतायसा की नाही टिव्ही ला!
मी काय सांगालोयमी टी व्ही नाही हो जास्त बघत त्या म्हणून असं हे नाही मी इंटरेस्ट नाही टी व्ही मध्ये वगैरे अशी.
हम् मग तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. गाण्यामध्ये म्हणजे नवीन तेन गाणे गाणी आलेला ते बघताय का नाही?
होय मी मोबाईलवर लावते बघा नाहीतर आपलं टी व्हीला हॉट स्पॉट जोडतोय वायफाय कनेक्ट करायचा
ह ह.
आणि टी व्ही ला आपलं युट्यूब ला लावायची गाणी. मस्तपैकी मोठा आवाज सोडायचा दहा वगैरे लावायची आणि आतल्यात काम करत बसायच.
हम्
माझ मम्मी वगैरे य
चांगलं आहे.
ह.
बाकी बाकी आणि काय करता तुम्ही काय रील्स तेन करता काय?
नाही नाही नाही मी तसलं रिल्स वगैरे काय बनवत नाही.
कारण की तुमच्या इथं सगळं रील्स फेमस आहेत ना सगळे रील्स स्टार आहेत ना.
हा तेच की अरे. असं नाही की हा इचलकरंजी रिल स्टार आहे म्हणून आपण पण कराव अस काय नाही माझं.
आम्ही करतो आम्हाला आवड आहे त्यामुळे आम्ही पण करतो. थोडंफार आम्हाला जस जमल तसं आम्ही करतोय वे तस आ कसं काम करून जरा थोडंफार आम्ही करतोय पण आम्हाला फुल टाइम द्यायला येत नाही ना त्यांना.
हा हा हा हा '
पण जेवढा टाइम मिळतो तेवढा आम्ही आमच्या म्हणजे एक आवड आपली ठेवायची जिवंत म्हणून आम्ही करतोय.
हा हा हा हा हा भारी आहे मग.
मग, मग आपल्या आमच्या‌‌ सोबत बोलून कसं वाटतं तुम्हाला?
होय, होय छान वाटलं माहिती खूप छान देता तुम्ही.
ठीक आहे, ठीक आहे चालतय, मग आम्ही ठेवू फोन? हम.